ह बोला कि
इथे का आवाज
हा याला की
तेचवाला श्रावणी म्हणत होती लग्नात कायम्ही डान्स करणार आहे मला आमंत्रण मिळाले म्हणून
होय लागल्या की तुझ्या लग्नात मी ले डान्स करणार ले डान्स करणार
ती कोणतरी पाहुणी आहे ती आणि मी डान्स करणार आहे म सांगत होती
हम्म होय काहीतरी येच नाही आ लग्न झाल्यावर पण श्राव बारकीे मला सांगाल त श्रावणी रडालती म्हणून मजा आठव गढून
कका
मी म्हटलं का मला तर माहित पण नाही आणि मी म्हणाले का ग का काय झालं मला म्हणते तिन त ती तुला सांगणार नाही पण मला माहिती आहे मी म्हणल का काय झालं तर ती ती चाललेली लग्न करून तर तिला तू आटवालतीस कि तुपी दिदी पण जाणार मी तुपी दिदीकड सारखी जातोय म्हणून रडत होती म्हणा मी म्हटलं रे ति मला माहितच नाही म्हणलं श्रावणीला एवढा लगाव झालाय माझ्या संघण त्या लई लगाव झालाय ह तिला तुला तुझ्यासोबत लई जास्तच झालाय ती तुझ्यासाठी रडली मी म्हटल मला तिने सत्ता म्हण बोललीच नाही की मी रडलो म्हणून ती म्हण ती सांगणार पण नाही पण मला माझ्या समोर रडली म्हणून मी तुला सांगाले प ती मला सांगाल्या मी तुला विचारायचं विचारायचं म्हणूनी विसरूनच गेलो
सगळ्यात जास्त टुंडीला ल हे होणार खरं लहान आहेच त्यामु खेळण्यात विसरून जाईल तर तिला ल आठवते तुम्ही गावाला गेल तिचा जीव कसा चालता
हो
मग तुम्ही गेलेला मध गोव्याला
होय सांगत ती आई पण एक दिवस म्हण त्या चुकाय नाही तिच
आणि तुमच्या घरात मी येणार नाही तेतो नाही तर तुमच्या घरात म मि येणार नाही असं म्हणत होती
म्हणत होती य ना आई पण म्हणतेय की आणि आमच्या आईला सरळ म्हणत्या अरे मम्मीला पण मम्मी आमची जरा चेष्टेन म्हणत्या गेली की गती मग काय करणार तू मी वट तुमच्या घरला येणार नाही वट येणार नाही मी तुमच्या घरला ती हाय म्हणून मी यते अशी म्हण द्या आम मममी ल हसत्या मग आई पण आई म्हणत्या बघ बघ कशी म्हणत्या
होय ती तिला गमत नाही घरात तुम्ही असल्याशिवाय
हो नाही नाही नसलो तर ती अशी बसत नाही ती येऊन बसली कि पाच मिनट बसल मी नसलो तर नाही तर ती जाते कारण तिला माहितीय तिच्या संग इथं नाचणार कोण असं नाही आहे किंवा असं खेळणार नाही म्हण ती पळतेस ती थांबतच नाही
हा
हम्म
ह दता झोप ना आता झोप
होय
थोड्या वेळ
जेवले काय ओ मग
मासा खाल्ली कि भात खाल्ली मासा सोबत भाकरी भिकरी काय खाल्लि नाही
काल म्हटलं जरा पिक्चर बघूया बस पिक्चर लावतो मला म्हंटली कुठला लावण णार म्हणल तू सांग कुठला लावूया मग मी म्हटलं चेष्टेन भूताचं लावुया काय ग दोघीजण बघुया का आपण लगेच लाइट बीड बंद. करूया आणि दोघे जण एकमेकला चिट कुणा असं बसूया म्हटलं मम्मी तुम्ही आण लावूया जा बाई मला भीती वाट त्या नको बाई मी जातो बाई घरला! मी म्हटल का? बघूया की थांब त्या नको मग मम्मी म्हणली. बाई नको बाई नको भूत बिती ईल तर मम्मीला म्हणते होय होय भूत बित ईल लावायचं नाही पिक्चर बिक्चर काय.
हा तरी ती मला आल्या-आल्या म्हणत होती घरात, भूताचा पिक्चर लावायचं भूताचा पिक्च लावायचा असला असं करायचं
तेच आणि मी आणि मम्मी म् मी त्या दोघीसनी म्हणालतो मम्मीला आणि तिला आपण तिघंजण चिटकून बसूया आणि भूताचे पिक्चर लावतो लाइट बंद करूया आणि दरवाजा लावूया आपण आणि मस्त बसूया हातरुणात रात्री ह्या आलेली ह्या वेळ छि जरा, अगोदर मग मी म्हणलं तर मला म्हटलं नायबाई मी नायबाई भीती वाटते मला मी जातो ला आणि गेली
काय आय तरी वांड झाल्या आता.
हम्म,
जशी-जशी मोठी वाल्यात तस लयी वांडपणा करायला लागल्या
व्हय कि नाही तर आता कुठे आली नाही सोडा जास्त आता
रोजमार खात ते रोज मार खाते
कारण मी आता दिवसभर जातोच किंवा नाहीत आधी यायची दिवसभरात माझ्याकड चार-पाच वेळा भेटायला मला सारखी तू पीदि काय करल्यास पीदी काय करल्यास करत आता नाही आता कुठं मी चाल्यापासून नाहीच कि आई म्हणत्या नारूकडे येत्या खरं
येत, त्या खरं थोडा वेळ तेवढंच परत नाही.
आई म्हणत्या मस्तपैकी कायतरी रुपीट वगैरे केलो केलेला असतोय मस्त पेकी की खात्या म्ह निवांतवणे नारो आणि ती जरा वळ बसत्या मग खि. त्यांनी जात्या मग नाही तर नारो. जरा भातन केलेला असत की
हां,
मग आई तिला पण दित्या अनवरला पण चरत्या दोघीस नि बी आई म्हण त्या मग बसत्या थोड्या वेळ जात्या.
परवाच तर सांगितल काय मज्जा तिने काय केलं सफरचंद असते की नाही उकडलेलं ते बाळासाठी उकडलेलं सफरचंद प्युरी बघितली आणि मला म्हणाला मला सफरचंद उकडून दे. मी म्हणतो तो कुणा सर बघितला जाय एक म्हणून मागालास मला म्हणाला होय. मी तिचं बघितलं नारायणी च
हाय काय
मग मी म्हटलं अगं ज्या मु दाताना त मुलं खातात ती च तुला दातय का नाही तुला आनंदेत चावून खायचं नाही तसच उकडून पाहिजे मला हट्टधरले.
म दिलासा.
कुठला नाही दिला. खाऊन बसवलं गप्प
कस देणार.
हासतील. सगज ती खाणार पण नाही हो ते बघायला छान वाटत असेल तिला
तिला हा ते तरी हा
आपल्याला जातेय का. उकडून आणि कस असते फळ उकडून खाऊच नेत शक्यतो. कारण त्याच्यामध्ये सगळं असलेलं. जे जीवनसत्व सगळे जातात हो त्याचे
ते तररी ह्यां चव पण जाते त्याची
ते कोण खाणार आजारी माणसं पण खाणार नाहीत ते
व्हयं की
लहान मुलांना अजून टेस्ट कळत नसत म्हणून ते एक वर्षाच्या आतल्या मुलांना चालते.
हा
नाही तर नाही जात ते
नाहीतरी खाणार पण नाही तर तुम्हाला करणार ते आणि फेकून टाकणार.
लग्नाचं सगळं सांगत होती असं असं साखरपुडा हितच आहे लग्न तेवढं तिकडं आहे म्हणून
होय होय. तिकडं नाही दोन्ही पण मम्मीची इच्छा होती दोन्ही पण पण करायचं पण आ हा आपण आहो त्यांनी नाही म्हणाले कारण मम्मी काय म्हणत होती की गाडी खर्च शेवटी आम्हालाच द्यायला लागणाराय मम्मीचं मम्मी म्हणत होती आम्हाला आमचं हो आमची माणसं इकडची न्यायची म्हटली तर आम्हाला ट्रॅव्हल्स वगैरे करायला लागणारचं
होयच की.
त्यासाठी आमचा खर्च हुणारच की त्यातच मम्मी म्हणत होती लग्न होऊन जाईल तेवढ्यात तेवढ्या खर्च करण्यापेक्षा असं.
इकडणं तिकडं जायचं तिकडनं हिकडं यायचं एवढी लोकं घेऊन जाऊन.
आमची मम्मी ती तकडं आमची बेळगावची आज्जी पण नाही म्हणली त्या गोष्टीसाठी आऊ पण नाही म्हणली.
हम्म हम् हम्म हम्
तसलं काय करायचं नाही करू नका म्हणली- ते तुम्हाला त्रास होणार- पुुढं म्हणा लागली कारण एक तुमच्या घरात आता बारकं बाळ आहे ती काय रे का पण काय करू शकत नाही तुमच्याकडनं दोघींकडन हुन हुन किती होणार म्हंटली ताकद एवढी हे होणार नाही त्यापेक्षा तिथं ती लग्न करू दे तुम्ही इकडं साखरपुडा करा म्हणली तुम्हाला जसा पाहिजे तसा.
होय होय होय होय. दागिन्यांची काय काय खरेदी.
काहीच केलं नाही काय सांगलोय लग्नाचा अस ल पण नाही आता.
का अजून एवढं जरा करायला पाहिजे पावसाळा लागाय च्या आधी ना.
काही नाही आज्जी घरातली सगळी निवांत आहेत बघा निवांत.
आण द्यायला तुम्हाला साडगं पापड कुरड्या वगैरे काय
ते काय म्हणत्यात नंतर करायचं ज्यात्या वेळेस. ज्या त्या वेळेस थोडं पडायला होते तरी पण म्हणत्यात तवा करायचं म्हणत्या आमच्या
खरं लई धावपळ हुनार तेवा मग.
ते तरी हाय व्हय की.
काय खरेदी करणार ते सगळं शिवायच ब्लाऊज हे ते मॅचिंग सगळं त्याच्या ज्वेलरी ते हॉलचं जेवणाचं साखरपुड्याचं म्हटलं तर पै पाहुणं त्यात ते सगळं म् आधीसच कोल्हापूरात जागेचं कसं कंजेस्टेड एरिया सगळा हिथ आपण राहतोय तिथं आणि त्यात प पाहु आलं की काय सुधरत नाही
होय की ते तर ह्या पण तरी मग असं मम्मी त्याने काय म्हणतात ब्लाउजचं काय टेन्शन नाही कारण दोन्ही पण मावश्या शिवताल्या आहेत मग म ते तुझं ब्ला दोन्ही पण मावश्या म्हणे शिवत्यातच की सक्या मममी म्हणती त्या दोग पन दोग तुझं शिव काढतील मग म्हणजे चार दिवसात ते ती दोन ती दोन असं करून
खर मग हे सांड ग पापड आणि आपण वतीला देतोय शेवाळ हे ते
ते कराल हो की बाकी जरी ते झालं बाकीच आहे की काय पिकोहल सोडा आम्ही करीन त्यात काय नाही मम्मी जला पण येते मला पण येते ते पण बाकीच तरी हाच किन नाहीट तर भरपूर
भांडी कुंडी आहेर माहेर आहेराच्या साड्या इथ असत ते
होय की तरी पण आम्ही प्रत्येक वेळेस कसं करतोय आम्ही सगळं एात घालून त्यांच्या नावाचे पॅकिंग आम्ही तयार करतोय नारूच्या बारशात पण आमही सेम तीच प्रोसेस परत आमच्या घर वास्तुक पण तच प्रोसेस केलेली आम्
पॅकिंग करून
पॅकिंग करून ना मी ठेवते ना ना ब लिहून ज्याची ज्याची साडी वरती सगळं त्यात सुपारी तांदूळ टावेल टोपी साडी सगळं जे काय काय लाग ते ते सगळं त्याच्यावर त्याच्या आत घालून पिशीवरती नावे लिहायची आलेत की पटकान पट देऊन टाकायचं म्हणजे काय पिशव्या अडकवायची झिंजट नाही काय नाही हातात दिलं मोकळं
हो भारीच कि मग
तेच याना
हम्म ते बर पडत
हम्म तसच करतंय त्यामुळे ते बरं पडत
हम्म कोणाला हे क बुसायला आणायला लागत नाही काय नाही कोणाचं मन पण दुखत नाही मग
एकसारख्या साड्या घेतल्या तर हेच होते म्हणजे काय वाटत नाही
हम् झोपताय की तिला मग आता.
साडे अकरा वाजतात, साडे अकरा, बारा वाजतात झोपायला.
बापरे.
हम्म टाईमच. ते आमच जरी काही काम नसले तर पण आमचच. फोन बघत बसायचं टीव्ही बघत बसायचं त्यात होत
हम्म हम.
हम्म हम. तुम्ही कितीला झोपताय.
आता आल झोप. इथं झोप. पसून थोड्या वेळात मग म्हणे पर्यंत झोप लागत्या.
ते तर आहे की होय की ते पणा
चला ते करते तुम्हाला आणि उद्या ह.
हा हा चालते ठीक आहे हा हा हा चालते हा.